काय काही नाही बसी
बसली ये कुठं जाऊन बिऊन आली का थंडी गाट्याच फिरून आली का पावसा पाण्याचं कोणत्या धबधब्या गेली होती का तू कोणत्या झाडांमध्ये कुठ कुठ हटल फिरवून आली तू
दबदवांगबदवा
अगं मी त्या पोराला बोलली होती की चल आपल्याला इकडं घेऊन तर ऐकू नाय राहील
येतच नाही बाई पोरग पागलं आहे ते थोडं
ऐकत नाही ते ते म्हण थांब थांब थांब करत नुस
व्हय कामा आहे ते
ते ताया बाई काय करते? रात्री त्याला काम सुचतं दिवसभर गावभर हिंडत.
दिवस भर गावभर हिंडतो रात्री कामात
तर हा रात्री कामला त्याला जोर येतो इतका बडबड करतो अरे तो बारा नंतर तेवढा असतो एवढा असतो एवढा असतो की बस त्याला काय होऊन जातं काय माहिती तेच कळत नाही
लय पागल आहे तुम्ही
हा ना, मग तुझी ती मैत्रिणीच काय झालं ती
कोणती मैत्रीण? अगं ती समोरची
अग ती समोरची नाही का तुझी मैत्रीण हा, ती तिची अ वाहिनी जाडी आहे बघ ती, हा. तिला काय आजार बिजार झालाय का ग?
हा.
तिला काही मुलबाळ राहत नाही म्हणे
हा हा हा बरोबर ऐकलं काय तू
मग ती काही दवाखाना बिवाखाना करत नाही का?
करती काही काय बाबा बुवा चालूच राहत त्यांचे
हा का लय डेंजर आहे बाई ती, तिला असा गर्व चढला की बस दहा हजार रुपये कमावती तिला वाटत मी लाखाचा पगार कमावती एवढी शायनिंग मारते आता काय झालं ती जी समोरची पोरगी ना तिची तिचा कोमल त्यात माझ्या लहान बहिणीला मेसेज आला होता ती बोलत नाही ना ती आणि ती आता म्हणे मी स्वतःहून तरी मेसेज केला मी दिदीला मेसेज केला तर ती टोमने मारते मी काय बोलली तिला येथील आमच्यामुळे त्रास असेल तर तू मेसेज नको करू आम्हाला तिचं म्हणणं टोमने मारती असं मारती तिला काय बोलती सगळे मेसेज आहे ते डिलीट मारून टाक असं कर तसं कर ते कोमल माझ्या बहिणी जाऊन बोलली त्याशी बोलते मग तिनी मला पण उडवून टाकलं आणि माझ्या बहिणीला पण उडवून टाकण माझी म्हणक म्हणे जाती तर जाय म्हने
तिला सण होने राहिला भांडखोर राहिली ती माझ्या लहणी बहिणी सोबत मी कुठं तिच्याशी मला वेगळं काही सांगालं तिला वेगळं काही सांगाल ते आमच्या घरी काय करते ग
पाणी आलं का?
माय अ पाणी द्या पाणी द्या करते पाणी भरूनच भरून घेत सगळ करती आणि काय म्हणती चारच हांडे घेतले आणि दोनच हंडे घेतले आणि माझं काय हांडे उचलायचं वय आहे का मग ह्यावा ना एवढा द तर दम नाही ना आपल्या
नाय
म्हण अन पाणी आल्या आला माझ्याकडे हातात नळे द्या पहिले माझं पाणी भरल मग तुम्हाला देईन. मग तेच ना तिला त्या माणसाने सांगितलं होतं भाई तुला एक काम कर तुला जर अह नळ ठेवायचा ना तर ठेव
ह
आपते तू वर्ष वर्षाभरातून एक दे चौदा पंधराशे रुपये तरधी भरू शकते ना तर नाही म्हणे आणि स्वतःचा नळ घ्यायचाय तिला स्वतःचा नळ तर घ घ्यायला पैसे नाही पहिले तो नळवाला म्हणतो पहिले मागचे भराव पैशांची पंचवीस तीस हजार रुपया मग पुढं तुम्हाला नळ दे तेवढे तिच्याकडे पैसे नाही करायला आणि तूणते एवढी करते की बस रिकम कर
नानु मंडल कशी बी हा ना फावडे
तिला म्हंटली होती बाई क्लिप लाव क्लिप लाव ऐकायला तयार नाही
हो माणनसर काय माहितीली पण ऐका तु
बावरट सारखी बडबड बडबड अगं आपण दहा मिनिटात भांडी घासू ना त तन तडड अस भांडी घासायला एक एक दीड दीड तास लावती भांडी घासायला आणि दडाचे बी धुवत नाही घासत नाही माझ्या अ घरी लग्न होतं ना तिला विचारलं होतं बाई म्हणे प पोळ्या लाटून देशील का लग्नाच्या तर नंतर ते माझे पोर नाही म्हणत म्हणे कुठे काम करायला मला नंतर म्हणल शिग बाई कोण खाणार घ्यायच्या आातचं त्या उपशी रा परड माझ्याहिती असेले म्हणा घरात माझ्या म्हणे नाही लाव ते म्हणे असं तस त्या कुठं म्हणलं कोणाला ज भांड्याली पाहिजे असं सांगा म्हटलं ती भांडवली दऊन टाको आपण लोकांच्या घरी जायच साड्या घेऊन यायची जिथं पण जायची तिथं तिला खायला भेटायचं साड्या भेटायच्या किती किती साड्या घेऊनयची ती त्या मारवाड्या बायकांच्या बापू वापू आणि ते टोप्यावाली भांडी अशी उद्योग करायची
अ हा
त्याच्यानंतर आता तिच्या नादच लागत नाही कोणी आज आली होती बाई अं माझ्या बहिणीला आवज देत होती मग माझी बहीण बोल म्हणे तू जाई कुठं आहे मग ती बोलली माझी ला जेव अस कस काय विचारू म्हणे मग ती तुझ्या घरी आली होती वाटत विचारायला. दोन अंडी देत का काय घ नाही काय माहिती काय दिसली नाही नंतर मग आज आल होतं बा आमचं पाणी म्हणलं येते का नाही मग माझ्या आईने यावेळेस मोटरच लावली नाही मरुदय म्हणे तिला कुठ फुकट देत जाऊ
ह
तिला असं वाटतं की यांना पाणी लागत नाही माझ बोरिंगला पाणी येत नाही म्हणे त्याच्यामुळे का आलीच नाही आवस आणि माझ्यानी बाहेर निघून गेली होती पाणी आलं तेव्हा असं अजून काय नाही दसऱ्याचा आता सण चालू होतील हा गणपती बिनपती केला का नाही बघत तुम्ही ब
तो नावा
म सजावट वज काय करता तुम्ही डेकोरेशन वगैरे
आता बाबू मोबाईलवर काहीतरी करू
अच्छा आहे का तुमच्याकडे मोबाईल आहे का.
तो तस नाही कोणाकोड्याचे बटणाचे असता. तू घेतला का स्मार्टफोन घेतला का सांगशील कधी आपण व्हिडिओ कॉल करत जा गेलं असत ना बाई मला तू तुझ घर पाहायचं आहे ते मग पहिले तुझ्याकडे तो जिओचा होता ना बटनांचा फोन त्याच्यावर कसं काय करायच तेव्हा होता त्याच्यावर वॉट अप वगैरे पण मेसेज करता बरा होता व्हिडिओ कॉल कुठे क करायच. सध सकाळायचं नाही त्याच्यावर कोणता घेतला बाई तो खोको घेतला चांगला आहे का ग बाई कंपनी बिन
हा ठीक आहे का आता कितीपर्यंत टाइम आहे अ पंधरा सोळा
दोडा मागेला पई बाबू बाई आता तर ते आहे पणजेच काय सोचले चालले काय माहि
हा ना सगळे आयफोनच घेताये.
ह तेच रा बाई समजतय नाही काय क का. ते काय फुट घ्याला लोक एवढ्या गाड्या पठ्या मोठ्या गाड्या घेऊन येतता ते बस काय करावं आणि असे व्हिडिओ बनवत पोस्ट कर का कि बस यनिंग मारतात लोक
खूपच जास्त जास्त
ते कंटाळून सोडलं लोकांनी तरी ज्याच्याकडे पाह त्याच्याकडे आय फोन पण आहे आता. ऐकत ते तर हा ना ऍप्पल आता आता कसले ऍपलला आ ते गणपती
हा अस सीझन असत आजकालचे
हा ते तही सीझन असतात.
हा. काय नई बई. बरी हा.
बघ जराच जराची कि करून घे तरच्या म्हाला बोलो आपण जाऊ का वाटलं बटलं तर तुला जेवायचं अस माझ्या डे करून दोन
हा
ह
हा ह
सांगत जायचं काही लागलं वेग काय अशी काळजी नको करत जाजो. कोणी देणार नाही कोणी देणार नाही मी हाय बशी ली ईथ तुझ्यासाठी.
हा काय बाई मैत्रीच काम येती.
हम्म.
बरं आहे आपलं आपलं आपण आपण दुसऱ्याची मदत केली आपल्या मदतीला त लोक येतील.
हा बरोबर ये.
तेच
बाकी तुझं काय चाललं अजून काय म्हणतेस तू
काही नाही चालूय
आरामात चालू आहे का मग आता सध्या खारीद बी खारीद जाते कामाला.
नाही नाही आता नाही जा वयमान अनुसार नाही होतो अकारार वखार बाय
नाहीच होत बाई काय करते बाई तुझ्याकडे कोणाकडे कॅश बिश आहे का
म् काय किती पाहिजे बाई
सहा एक हजार रुपये कॅश पाहिजेल होती ग मला
हो का ह
भेटेल का बघ कोणाकडें खरंच पाहिजे होती अ खोटं बोलू काय करू आता थोड्या नाही बघते त्या पोराला विचारून ऐक
असेल तर त्याच्याकडून घेईल घेऊन घेईल तो बी देतो काने ती पोरगी होती अगं देणारी पण तिला मात चढला त्याच्यापेक्षा मग जाऊ दे कशाला कोणापुढ ह हात पसरावा ददा त्याच्यामुळे मग म्हंटलं नको
मध्येतवास
काय चाललं बाई अजून तुझ काय म्हणतेस तू बोर झाला लय बोर झाला अगं कस बसून गेला सगळ बस
नाही तो आक नाही आताक आहे लाईफ बोत फरदी
ह ना काय कराव काय र झोपायला लागली का माय
जेवण बिवण झालं का
हा भाई जेवली भाई आज
काय खाल् लालं
ह खाल्लं बाई मी आज आठवण ना ग मला थां म विचार करून सग खरंच मी आच काय खाल्लं पण अरे हा पिठल खाल्लं पिठल
बाई तुमच्या घरच हॉस्पिटलच बनत आहे
चपीठ खराब होऊन जाण्यापेक्षा केलेलं परवडत क
रेया नाहीच तुम्ही दोघं पण घरात
ऐकत नाही ग बाहि ते
हा ना पावसा पाचे किचकिचचे बाहेर बसतात घरात जप
बसत ते, टवळ्या गप्पा मारत.
तुला माहिती आहे का, आमच्या गटात एक मुलगा आहे ना, त्याचं आता लग्न झालं. आणि त्याची बायकोच पळून गेली. हो हाय की. हा हा बाई कर, सांगते तुला मी.